हॅलो हा नाही हा ताई मी बोलतेय
हा बोला
हा ह अहो आमच्या मुलाचा बडे आहे आणि तो मागेच लागलाय तुम्ही बडेला यायला पाहिजे म्हणून तेच सांगा म्हणून सांगितले आता फोनवर दुसरं काय बोलू नका
बर नक्की बडेला येऊया हा
हा हा बघा काहीतरी ऍडजेस्ट करा नाही तर परत त्याचा आणि फोन येईल बघा ह ह
बरं अ
आणि काय चाललंय आवरल ति पाठवलेली आणि आली
चाले चाले आवरले
हा आवरल का हा हा आणि काय म्हणताय
होम ह ह काय नाही ईथ र रथयात्रा आली ते जगन्नाथ रथ यात्रा आलती ईथं अ
हा आज कसं काय म्हणजे कशासाठी म्हणजे कशाच काय आज होतं.
ती जगन्नाथ मध्ये रथ यात्रा सुरू आहे ना सोळा तारखेला तिला सुरु झालाय ना तिथ जायचं तीरथयात्रा मग त्यानिमित्ताने इथं पण आज रविवार म्हणून काढलेली आज रविवार सगळ्यांना सुट्टी असतताना लहान मुलाना लय मुली हम्म सगळ्यांच ण हाय इथ काढल्या सगळ्यांना तिथं जायला जमत नाही.
हा हा म्हणून काय?
हा इथं काढलिया आणि आता ते माप प्रसाद आहे संध्याकाळी
होय भारी आहे की मग माझी आज निवांत आहे.
हम्म
कारखान्याला पण सुट्टी आणि ह्याला पण सुट्टी हे आहे.
म्हणूनच सगळ्यांना सुट्टी असते म्हणूनच त्यांनी हा बोलवलेल.
हा हा आज रविवारीच आपल्या हा हा
हम्म
होय हा हा तुम्ही काय करत बसलाय. ओ विशेष काय सांगायचं आज नॉन व्हेज. आणलेलं आमच्यात मटण आणलेय बघा आज कारण परत आमच्यात आचे सासरे खाणार नाहीत ओ मग ते पौर्णिमेपासून बंद करतात ना आमचे सासरे. अगोदर पंधरा दिवस. पाळतात श्रावणाचे मग आता त्यांना फक्त बुधवारपर्यंतच खाता येते हो. मग ते म्हंटले आज आणूया आपण मटणच मटण आणलो. खर काय केल शिजता शिजना ते सा शिजायला घातलेलं एक वाजला तरी ते काही शिजण झालय. नंतर मग आण आमच्या नंदुबाईंचा फोन आलता म्हणून आमच्या नंदूबाईंना हे सांगितल हो असं असं झालय. शिजना झालय काय केल्या मग परत ते कुकरला लावा म्हणले मग कुकरलाच डायरेक्ट मसाला वगैरे घातला. आणि ते परत आणि त्यात घातलं आणि शिट्ट्या केल्या चार तेव्हा कुठ शिजलं मग ते
झालं चांगलं लागत.
झालं झालं झालंत ते त्यातच आज सगळा दिवस गेला सगळं बाकी तिच आवरलेलं लवकर खरं तेच शिजता शिजना बाई त्यावेळेला चिडचिड ती रडायला लागली असल तरी आज. आणि जर वेळ साई अस. त्यामुळे काही वाटत नाही त्यात आज आई पण नाही त्या सगळ घोळ. सून बसला आणि त्यात लाईट एक गेलेली होती. मग परत भाऊंनी फोन लावला त्या लाईटवाल्याला तो म्हटला येणार आहे अर्ध्यात तासात नाही तर मग ते मसाला घेऊन आणि तिकडं ताईंच्यात जायला लागला असतं नंदूबाई एक आहे तिथं. त्या नंदुबाईंच्या आणि मसाला बारीक करायला जायला लागला असत. ते ए आणि
खरी मज्जाच मजा झाली आहे.
होय आज सुट्टीचा दिवस आणि अस आज गेलाय बघा. आवरायला सगळं तीन वाजल्याबरोबर जेवायला काय बसल सोडा सव्वा एक वाजेपर्यंत खरं बाकी आवरेपर्यंत मग जेवल्यानंतर फरशी पुसली आज. कारण लाईट पण नव्हती. आणि ते मटणाचं एक ते काय शिजना काय कळे ना त्यातच त्यातच मंग मनला तनांत रच कोर्यास- असं झालं.
बर बर.
हम्म काय नाही बघा निवांत. होय संध्याकाळी त्या माउशींची आ होय होय आता निवांताच आहे आल्या फक्त दोन भाकरी केल्या ते आमच्या मावशीची आई वार ण मजे मजा आईची सुलाती वर्ली हां माझा आई चि सखी की चुलती वारली ओ. हा मग त्यांना भेटून आलो ते जायचं जायच च हॅलो येईलय का आवाज हॅलो
हा तेव्हां मावशी ते आमची चुलती वारलेली ना मग ते मावशी इथे आली ना मग तिला भेटायला गेलो. म तिला भेटून आलो आता. असं झाल. हम्म आई पण येणार होत्या अ खरं आईंच ते दोन तीन दिवस हना वेळच व्हाय लागला आहे यायला. का ते तिकिट कार्ड काढूनच यायला नऊ साडेनऊ वाजायला लागल्या. आणि आज आई बरोबर तिकड गेलात मग नंतर व जाऊया म्हणला आता आणि हेना म्हणले आईंना घेऊन बग तुम्ही जावा परत. आणि राहिलं की राहिलंच म्हटलं परत ल वेळने गेल्यावर पण ते बरं दिसत नाही तसं.
हम
बर आणि काय मग?
आणि काय बाकीचं नीवांत तुमच्याकडच.
पडायला नको नको वाटाले वैताागलाय असं फिरून फिरूनच सारखं हा तेच का आणि पाऊस एक त्यात पडायला लागलाय. झाला झालंय इकडं पण पाऊस सुरू झालाय आता. न बाहेर पडायलाच नको वाटायला लागलंय आता.
ह् ते आणि मेघा ताईंच काही ते फोनच लाग ना झालंय काय? तुम्हाला आलता काही ताईंचा फोन? ते पूजा म्हणाल त सांगाल त मला त्यांचं लागण आपणक त्यांना कणाला करता पण येना झाले.
बरं.
हा.
ह हा हा. तेच मी म्हणलं काल तर आमचं बोलणं झालं ती म्हणली कालपासूनच लाग ना तसं व्हाय लागलं म्हटलं काल तरी मला आला होता फोण ताईनचा मग काय भट हम्म तुम्ही केलता आज सकाळी? माझे झाले की तेवीस तेवीस झाले.
ते
तेवीस तुमचे?
माझे वीस झाले त्यात ते दोन ते तीन मध्ये झिरो सेकड वर गेले.
तसं कसं काय व्हाय लागलेय म्हणजे काल पण पूज्याभर मी किती वेळ बोलली दहाच्या वर साडे दहा अकरा मिनिटं बोलली असच. आणि झिरो सेकंड च दाखवलं. परत आणि तिनं तिला म्हटलं एरोप्लेन मोडवर टाकून परत सुरू कर. परत आणि फोन लावली तिने परत आणि दहा पंधरा मिनिटं बोललो तिच्याबर.
मी सकाळी प्रवीण ला केलेला फोन तो पण झिरो गेलाय. आणि सुप्रियाला केलेला नाही तुला केलेला फोन पण झरोे
कस काय ओ?
हो ते तुम्ही देरोज तु नाही तुम फिरायला लागलं म्हलं नाही ग च
हा हा
हा त्या पा जररला
होय हा हा माझं पण तसं म्हणजे मी लावल्यावर कुणाला तसं झालं नाही. खरं मला कुणाच आलं की नाही तसं दोनदा मेगा ताईचं पण आलंत तेव्हा मी तुम्हाला म्हंटलं नाही का असं असं व्हाय लागलंय. मग तुम्ही मला म्हणला नाही का ते एरोप्लेन मोडवर टाक एक तास ते तसच फिरालतं दर मला कुणाला करता येईना आणि कुणाचं काय होईना. असं झालं. ते दुसर टाक्स आला काय टानस ट्रान्स्क्रिप्शनचा.
आलाय तुम्हाला?
तुम्हाला आला काय?
हॅलो नाही नाही
हा तुम नाही आला मला आलाय की ओ.
मग ते तुम्हाला आल्यामुळेच आम्हाला तुमचा फोन लागेना आमचा फोन. मला तिथं यायला गे त्यांना पुढचे टास्क कालेत आणि त्यांना होत नाहीे अस यायला.
होय अगं बाई खरं तसं काही झालं नाही ओ माझं म्हणजे मी आधीपासूनच केले हो परत ताई. माझं हे सुरू व्हायच होतं ना माझं हे कॉलिंग म्हणजे मी सगळ्यांना तुम्हाला करायच्या आधीपासूनच मला ते लगेच दोन दिवसात आलयच ओ. ट्रान्स्क्रिप्शनच मी वीस करून झाला तर त्याला दोन आठवडे झाले.
होय.
हा आणि परत मग मला हे आलंच नाही ओ ते बंदच होतं ना मध्ये होल्डच होत. ते काम त्यामुळे ते आलंच नाही मला आणि आता मग सगळ्यांनाच ते ट्रान्स्क्रिप्शनचं काम आलं. असं झालंय हम्म तरी फ्रेश करा की तुम्ही अजून एकदा.
केलंय मी आता बघूया तुम्हाला नंतर आता करते. तुम्ही परत द सव्वा झा चालेल काय?
हा हा चालेल चालेल करा करा. चालतंय.
हम्म.
हम्.
हा हा चालेल चालेल. आणि काय म्हणताय?
त्या त्याचा मुलग्याच्या बडेचा केक देऊन आला मग.
अ बड्डेच केक च ऑर्डर वगैरे दिली. आता नाष्टाच काय ठरवायचं ते कळना झालंय. तो मित्रांना बोलवणार म्हणालाय मी पण म्हटलंय म्हणजे फक्त पलीकड पण म्हणजे आमच्या थोर धाकट्या सासूबाईंच्यात पण पोरी ना फक्त फक्त बोलवणार आहे आणि थोरल्या सासूबाईच्यात पण पोरांनाच फक्त बोलवणार आहे. बाकी नाही कुणाला आणि त्याच मित्र तेवढं असं करणार आहे. मग काय नाश्ता काय अनूदेत काय जरा सुचवा की
काय मग पावभाजी केलेली चालेल?
चालतय सोडा पावभाजी पण केली तरी, बघुया ह्यनी काय म्हणतात बघ ते मी ह्यंना पण स सांगते जरा
पोरं असतील तर मग ड्राय कायतरी नाशता केला.
हा मग ह्यंनि काय म्हणाल ते समोसा वगैरे, पाऊस पण पडतोय आता. समोसा आणि दुसरं काहीतरी एक आपलं ठेवलं की हुऊन जातय म्हणले.
हम्म!
तो पण काही लय नाहीत बोलवणार, पाच तेवढ ते मित्र ते पण त्यात ते आता किती येत्यात आणि काय सांगता येत नाही. लांब लांबच राहत्यात ते सगळी पोर ह्यच्या मैत्रिणीचा एका वाढदिवस होता, फक्त ह्याला एकट्यालाच आमंत्रण होतं आणि बाकीच्या सगळ्या पोरीच होत्या, चार दिवस आधीपासून फोन वर फोन हश्लोक नक्की पाठवा ह श्लोकला. वाढदिवस आता सुरू होणार आहे, तव्हा पण फोन श्लोक अजून आला नाही कि ओ आओ याय लागलोय पाठवलं की निघालतच हो तेव
ह
असलं तर ती दुसरं पोरगा शेजारचं होतं म्हणून बरं, नाही तर त्याला लय ते कलरचं दिलं कि हो शंभर रुपयाचं, का दीडशे रुपयाचं मोठी आहेत ओ ती हा
हम्! हम!
असं झालं. चालते -चालते हा ठेवू का मग?
शम्
हा हा हा थांब- थांब करते